हॅलो!
हा बोला.
आवाज येत आहे ना? हा रेंज मध्ये ये ये नाही तर बोल झाला का चहा वगैरे?
आं?
चहा वगैरे घेतलास का?
आत्ताच घेतला तु हो घेतला तुम्ही?
हो आता मी पण आत्ताच घेतला आत्ताच घेतला मी पण.
हा हा तुम्हाला रेंज नाही का?
ह पुढे थांब एकच मिनट आहे आता. तर थोड प्रॉब्लेम देतय ना बोल आता आवाज येतोय?
हा येतोय.
काय होत आहे?
काय पोरं खेळायला लागलं पुरे रस्त्यावर बघा.
आज तर होता आलंच नाही.
तुमचा आवाजच ये ना झालाय.
कस काय ग आता मी फोन लावलाय तुझा आवाज येतोय मला.
हा येतोय तुमचा मध्ये मध्ये ब्रेक होतय.
नाही मी बाहेर आलीय तरी.
होय.
हम्म हम्म मुलांचा आवाज खूप येतोय ग.
हम्म खेळायला लागलेत रस्त्यावरती रेंज साठी बाहेर बसली ना रेंज येत नाही ना घरात एवढी.
अच्छा अच्छा हेडफोन. हेडफोन लावलास का? हो
काम नाही मशीनवर.
काम आता जस्ट केलं थोडा वेळ झोपले होते अर्धातास.
होय..
हम्म
मी तर आज बसलीच नाही मशीनवर.
नाही मी तर जरा ते. आसन म्हंटलं ते शिवायचे म्हण भेटले तर भेट ऑर्डर ते एक शिवलं होत थोडंसं थोडं राहिलेलं मगाशी कंप्लेट केलं आणि ते स्टेटसला ठेवलं होतं. ठेवलं आणि झोपलं.
ते पाकळ्या अशा वर करायच्या उभ्या करायच्या.
हो ते उभ्या म्हणजे त्या अशा थोड्याशा उभ्या टाईपच आहेत. थोड्या बारक्या डबलच्या नाहीये.
हम्म पाकळ्या अशा उभ्या उभ्या करायच्या.
हम्म बेलट केलाय ना त्याला.
वा म्हणजे त्याचा मध्ये म मध्ये असं ठेवायला येतय. तशी छोटी छोटी समईला वगैरे करायची.
हो ग कटिंग के-करून ठेवली आहे, समईसाठी पण. आणि हे काय ह्याला तयार करून ठेवलाय मी. मला पीस दाखवायला बेल्ट वगैरे पण केलंय मी पण लेस असती ना. ग्रे कलरची सिल्वर. त्याची तर तिचच बेल्ट केलं म्हण असं वेगळ बनण्यापेक्षा.
हा..
ते छान मग म्हटलं ब्लाउज शिवावा. कस जर ऑर्डर मिळाली तर गणपती बाप्पा येईपर्यंत होऊन जाईल ना.
हो ते.. मला पण हे कराय ते मॅटच नाही का? रांगोळीचं.
हो.
मॅटच्या रांगोळ्या ते बघायच्या ते जरा म्हणजे मटेरियल माझी एक मैत्रीण पण करते मटेरियल बघायच ते मला पण कसं आहे पण ते महागाई थोडं वाटतं चारशे रुपये काहीतरी किलो पडती वाटत ते.
हा का?
म्हटलं थोडं थोडं आणून शाण करावं म्हटलं बघून आपल्याला घरात पण होतय म्हटलं.
हा
ते तर आज मी स्टेटस टाकलेत ते माझ्या मैत्रिणीनी केलेले आहेत, ती करती ना.
अच्छा अच्छा! ! नाही मला ते ते तू आणतेस की नाही. गोकर्णाम ते मला त्याच्यामध्ये अ. कडकवाला बुकरम पाहिजे होता. म्हणजे जे कुठलं असतं म्हणजे ते म्हणजे वॉशेबल असतं.
वॉशेबलच असतं पण ते वॉश केलं की मऊ पडतं ते.
हा मग तेच ना फार जास्त कडक आपल्याला फार कडक नाहीच लावता येणार
नाही.
बघू आता मला मी पण म्हणलं आता खणाचे म्हणजे दोन पीस आणायचे. खणच खणाचा पण द दोन तयार करून ठेवायचं
हम्म
आता कशा मिळतात पहायला पाहिजे.
खनाचं कापड असं ह्याच घ्यायचं पॉलिस्टर मला असं ते शंभर रुपये मीटरवालं नाहीर असं घ्यायला गेलं की महागय आहे खननाचं कापड
हो का आणि पैठणीच
पैठणीच पण महाग आहे.
हा. आता हे जे बनवलंय की नाही मी त्याला चार्ज किती करावे आपण
आता हे साईज केवढी केली तुम्ही त्याच्यावर आहे
नाही ही चौरंग एवढी साईज आहे
होय आणि ते पाकळ्या पाकळ्या अशा आडव्या आहेत ना त्या?
हा त्या पा उभ्या आहेत म्हणजे उभ्या केल्या पाच इंच टोटल सहा इंच हा. टोटल सहा बकरनी होती उबी आणि रुंदीला पाच म्हणजे शिव आकार दिला ना
हम्म हा, हा
म्हणलं शिवून वगैरे होईल म्हणल थोड इकडे तिकडे फिनिशिंगला. ते मी करताना पाचपर्यंत होईल रुम ती त्या पद्धतीने पकड
हा, हा तेच की जरा ह्याला पण बघायचं असं किती आठ बाय आठचं जरा मोठं होतं बघा. आता हे त्या पद्धतीने म्हटल्यानंतर मग दीडशे दोनशे रुपये लावायचे दोनशे कारण मटेरियल सगळं आपलंच आहे ना
सो सगळं लेस वगैरे सगळी
वगैरे पीस, पीस हे म्हटल्या तर मग दोनशे, दोनशे रुपये सांगायचे ते एकशे ऐंशी दीडशेपर्यंत दिलं तरी परवडेल.
हो ना, दोनशे पर्यंत सांग. नाही पीस तरी मी माझाच युज केला ना ग मी हो यल्लो, यल्लो पीस यल्लो पीस पूर्ण एक मीटर यल्लो पीस आणि ऐं सेंटीमीटर अ असत
नाही नाही. ते दोनशे रुपयेच नावा.
हम् मी काय म्हणतय दीडशे रुप ते जरी आपली मटेरियलचे गेले पन्नास रुपये तरी आपली मेहनत मिळाली
हो
ह दोनशे रुपये लावते आणि बघु आपण डबलच वगैरे डबल कमळच केलं ना डबल लेअरच तर त्याचे तीनशे साडेतीनशेपर्यंत थोडं मोठं.
हो चालतय घे
त्यासाठी ते वेग वेगळं फॅब्रिक आणायला पाहिजे मग
तेच मी पण म्हटलं बघू म्हटलं उलानच ते फर वगैरे आणावे थोडी, थोडी आणि करावं म्हटलं ते म्हणजे आपलं ते पण होत असं करून ठेवावं म्हणलं. असं पाहिजे तो घेणार आहे बाय काय आमच्या इथं कसं कॉलनी तेवढे नाही ना हे
नाही आता सगळीकडं तेच असतं आणि मा घेण्यापेक्षा कसं आहे बाम तोडून ना
हो दर दर खूप तोडतात दर
आणि असं आता हे पण केलंय ना ते आता तरी कोणाचा रिप्लाय नंतर काय मागे पण ते बॅग वगैरे नाही का आपण ठेवल्या होत्या.
हां.
ते सगळं खोकला टाकलं तर त्यांनी काय आम्ही मटेरियल दिलं. दिलं ते काय करतात मी तर आता असं ठरवले कोण बोललं ना आम्ही तो म्हणणारे मटर मी घेत्याच नाही आमच्या मटर .
हो कारण आपलं मार्जिन तिथंच निघ ते ना मटेरियलमध्ये? हम्म. तुम्ही काय करताय आवाज येतोय कशाचा?
नाही मी इथेच आहे बाहेर. कुठेच नाही तिकडूनच मला मळ मुलान. नाही वार तिकडं बाहेर आहे.
आत येऊन बसली आहे तरी मी, बाहेर आवाज येतोय म्हणून. ते वाऱ्याचा आवाज असल्यास घ घासल्यासारख आवाज येतोय.
हा हा हा एक मिनटं गेला का आता?
हम्म.
मगाशी मनीषाला पण कॉल केला होता.
हम्म.
आता जरा थोड्या वेळाने पुटनी बरोबर जायचं तिकडं मर जयश्री पाटीलच्या घरी.
फिरुनो
त्यांचा ऋणु आत्ता आली ग ती ग आता दोन तास होऊन गेले शॉपवर आहे. तेव्हा गेलेली.
हम्म.
मम्मीचा पण फोन आला होता. तिला म्हटलं ताली हे झोपले होते ना.
केलेला मला पण मी तेच औषध घातलं जरा पडले होते म्हणून. ते सारखं शिलाईचं हे ना एकसारखं बघून पण त्रास होतोय ना.
ते ऍक्च्युली काय कर तू शिलाई काम करताना तर चष्मा वापर आणि ते बारीक काम करते ना सिलाईच डिझाईनच वगैरे ते काम पण चष्मा लावून कर ते तसं करू नको उघड्या डोळ्या
तेच की ती लावत नाही ना मी ते त्याच्यामुळच त्रास होत्या. आता म्हटलं नाही बरेच दिवस झाला नंबर पण नाही चेक केल्याला. कधी का ऑफिसला होते तेव्हा केलेला आहे? म्हणते आता जरा
मला तर मला तर दिसतच नाही असं लांब पडवां लागतं.
नाही आता उद्या जरा त्या दिवशी दिदीला नेहलेली ना सगळी करांच्यात तर आख्खा दिवस गेल्यात. तीनशे रुपये फी घेतली.
हो.
तिला पण ते मायग्रेनचा सांगितलं ना तिला म्हणले चष्मा नाहीये बोलले.
हम्म.
म्हणजे चष्मेचा नंबर नाहीत बोलले मायग्रेनच आहे म्हणले तीला. मग काय एक गोळी होती आणि ड्रॉप दिलेला तीला
कशामुळे होत ते
काय मात कशामुळं ते ते काही करा रिझन नाही सांगितलं त्यानी. फक्त म्हंटले तिला नंबर वगैरे नाहीये, मायग्रेनचा आहे.
फक्त मायग्रेंट कशामुळे होतं हे कळलं पाहिजे ना आपल्याला मग ते कळेल ना नेमकं ते काय त्रास देईल.
हा आता मी मागितली केलेले नाही मला वाट ते वर्ष दोन वर्ष झाले माझे तेवेळेस मी राजगुरु ते कोल्हापूर नाक्यावर केलेले. आता म्हटलं जोगळे सरांकडे करावेत उद्याप खूप गर्दी असते पण तथं.
हो त्यांच्याकडून.
गर्दी का त्या दिवशी हिला घेऊन हिला घेऊन गेली त्यावेळेस पूर्ण दिवस गेला माझा.
माझा तर नंबरच वाढलाय बहुतेक. मला दिसतच नाही मला पण जावं लागणार दिवस जातो घर नंबर असतात ना.
खूप असतात नंबर. तेच आता बा आणि मला उद्या दाखवलेच पाहिजेत, आज मला लच त्रास होतय.
सारखं बघून बघून ते काम असं कंटिन्यू मी अशी शांत बसतच नाही हो.
नाय बरोबर हाय की.
शांत असं बसतच नाय, काय ना कायतरी सारखं माझ्या हातात लागतं मला.
काम पाहिजे मला काय आहे? आपल्याच कसं आहे आपल्याला हाताला कामाची सवय लागली आहे ना.
सवय लागली, ते असं नाही शांत बसून.
आणि मग काय होतं मग ते आपलं आपलं पण घरातलं काम उरक. कोण कधी तिथं करतो असं मग ते आपली चिडचिडत.
आता काल कटिंग करून ठेवलेले ब्लाऊज आज काही बसलेच नाही मशीनवर.
हो ना.
नाही बसले की परत दुसऱ्या दिवशी लोड.
ओके ओके चालेल, घे आवर तुझं करते परत तुला फोन.
हा हा.
हा चल हाय.
व्हय.